हॅलो
हॅलो आवाज येतोय? आवाज हो येत मला आवाज येत
मला तुमच जरा कमी
नाही येत का?
येतो मोठ्याने बोला ना क्लियर. काही नाही बोला कशा आहे तुम्ही आ
हा
ह आमच्याकडे अधिक मासना देवळात ओट्या भरायच्या वैरत असते. ते ओटी भरायच असते तस कोण पाच जणांची ओटी भरतय कोण नऊ कोण अकरा कोण तेहतीस.
तिकडे गेलेली हा मंदिरात जाऊन
तिथं लेडीज असतात का आणि?
हा म्हणजे जे येतात ना दर्शना त्यांनाच गोळा
हो का मग तिथं आपण फक्त जाऊन यायचं ओटी घेऊन जायच.
नाय नाय आपण सगळ्यांना कोणाची इच्छा इच्छेवर असत ना! कोण भरत ओटी कोण नहीं? बाकीच्या बायकांच्या भरायच्या कोन नऊ ओटी नऊ जनींची ओटी भरतात. अकरा जणांची ओटी भरतात अस आताच तर मुलं आता शाळेतून येणार म्हटलं म
हा तेवढच फ्री वाटतं बोलल्यावरती छान वाटतं.
छान वाटते. आता तर खूप मैत्रिणी मिळाल्या.
हो खूप मैत्रिणी झाल्या खूप छान वाटतंय हैना. म्हणजे छान वेळ मस्त जातो दुपारचा जो आपला टाइम असतो तो आपल्याला मिळतो.
हो हो हो वेगवेगळे नवनवीन विषय शिकायला मिळालेत आपल्याला.
हो नवीन नवीन विषय प्रत्येकाची आवड निवड. सगळंच आपल्याला शिकायला पण भेटलं आणि समजून पण मिळत कसंये काय? लहनांकडनं पण छान सम आपल्याला गोष्टी भेटतात.
हो हो हो भरपूर हम्म.
बाकी काय म्हणता डेरी रुटींग कसं चालू आहे तुमचं?
निसती सुकाळी उठा डब्बा पोर शाळा. घरी असते मी कुठ जॉब नाहीये. तुम्ही?
मी पण घरीच असती शाळा चालू सकाळची शाळा दुपारची शाळा. मुलाच ट्युशन च असत, त्यामुळे दिवस पूर्ण पॅकच. सासू उठल्यापासन रात्री बारापर्यंत आपले चालू असत.
हम्म रुटीन काय ते. पण काडला तरच आपल्यासाठी वेळ मिळतोय.
हो. हो दुपारच्या वेळेत तो आपला असतो आता याच्यामध्ये आपण फोन वगैरे बोलतो त्याच्यावरती आनंद होतो मस्त वाटत. अजून कामामध्ये हुरूप निर्माण होतो किती काम करू असं वाटतं.
त ते चार पुढे बोला त्यात पण, काय करते म्हणजे ब्लउज वगैरे शीवते हा भरपूर असतात आणि
अच्छा म ब्लाऊज पिकफॉल पण करता.
जॉब नाही ना कतर आता सोडलय जॉब.
हा हा.
घरी बसल्याव ते मला कस तरी होत
हा. हो काहीतरी पाहिजे ना सपोर्टला पाहिजेलच एखादा.
हो हो पन मी आपली एक कला पण जोपसावी असं वाटत विसरते पण अस भरपूर माहितीये. आपण म्हणजे दुकान वगैरे घालणार एवढं माहितीये. घरातल्या असले आपले पण दोन तीन ब्लाउज शिवते.
ज्ञान आहे त्याचा वापर केलाच पाहिजे ना.
हो शिकलेला मग ते कधी ना कधी म उपयोगी येते मी असंच शिकलेय म्हणजे माझं. जॉब करायचच चालू होत.
हा.
अम्म सुट्टीमध्ये फ मीळालेल्या टाईम मध्ये शिकलेले.
हो.
नाही पण मग त्याचा उपयोग केला ना तुम्ही.
हो हो हो भरपूर महागाचयत आता ब्लाउज. पण आपल्याला सुट्टी पाहिजे ती मीळत न्हाय.
नाही बाहेर आपण टाकतो पण मग ते टाइमात पण मिळत नाही पैसे पण जातात पण आपल्याला जस पाहिजेल तस
हा जसं होईल तस जरते की. सााडी वगर मगै डिझाईन व डिझाईन आपल्या ला पाहिजे तस पण करू शकततो. आणी साडीला वगैरे गोंडी लावने.
हो ना मग तुम्ही ते आरीक वर्कच पण शिक
नाही आरीक वर्कला कस आहे ना, की काम पडतो. ह
बारीक बारीक काम आहे ना खूप.
प पटल होण्यासारखं नाहीये ते.
नाही ना कार क एक ब्लाऊज अरे वर्क
हॅलो.
मान पट एक होती.
हा जरा नंतर बोलू का
मानपाट एक पण होते ना असं बस
हो हो फार त्रास होतो पण स्वतःच्या म्हणजे ब्लाऊज तर पण असे. शिकलं पाहिजे पण ते हित नाही शिकवणार कोण अन ऑनलाईन काय समजत नाही मला ते.
अच्छा नाही पण त्याच्यामध्ये पण खूप छान आहे म्हणजे एक जरी आपण घेतलं तरी ते खूप आहे पण मग त्याला
हॅलो. हॅलो.
हॅलो येतोय आवाज
हा.
हा रेंचा प्रॉब्लेम असत.
नाही माझ्या काी बाहेर येऊ नसले त्यामुळे का गॅलरी बसले ना. म्हणजेचा प्रॉब्लेम नाही होत.
नाही ना ऊन कस आहे तिकड
बरं पाऊस थोडं. त्या रात्री का गेलाय काय कर अजून नाही बोल तुमच्याकडे
हा. खूपऊन पाऊस एकदा झाला होता. ता मध्ये त्याच्यानंतर नाही काही झालं पण ऊनच खूप पडत क कधी पाऊस येईला असं झालं नाही माहिती हम्म.
गरमी पण आहे इकडे
गरमी इकड पण खूप आहे.
तुमचं काय दिलं.
हा काय द. काय नाही रुटीन चालू असतं सकाळी मुलांच स्कूल असतं दुपारी लहान मुलांच स्कूल त्यांला सोडवायचं हेच डेली रुटीन तुमचं
तेच ना सांगत की मी तुम्हाला माझं रुटीनचं माझी रतीने सांगितलं तुम्हाला मध्ये एक ते चार वेळा येतो त्यात आपला काहीतरी छान झोपास यायची. बाकी तर माझं घरात काम आहेच. संपत नाही्.
हम्म बाकी मजेत
बोला हा बोला ना हा येत तुमचच कट होते आवाजमध्ये
मधून माझाच कट होतो ना.
हा तुमच्याकडून कट होत माझा आवाजामध्येर मला ऐकू येत होतं तुमचाच आवाज येत नाही.
आता आला बोला
बाकी काय म्हणता?
काही नाही निवांत चालय कुठे.
काय म्हणता?
सुट्टीला वगैरे कुठे जाऊन आला की नाही.
नाही यावेस सुट्टीला काय कुठे गेलोच नाही काही, तुम्ही?
नाही नाही ह्या वर्षी आमची म्हणजे दहावी ना मुलगीची क्लासेस होते.
हा दहावी किती पडले मार्क्स म, नाही स आता केली का?
आत्ता दहावीला गेली वेकेशन बॅच होती.
अच्छा मग त्यामुळे हे असेल स्कूल ट्युश
हम्म तिझ झालं सुट्टी नाही. सुट्टी चालू संपली चालू
हा.
परत दिवाळीपर्यंत नाही.
नाही ना. हम्म नाही आम्ही पण नाही यावेळेस कुठेच नाही काही नाही.
हम्म. मग तस मुलं दोन महिने घरात
टीव्ही, मोबाईल, खेळणं
दिवस जात नाही.
हम्म.
मलांना वेळ वगैरे जात नाही ओ.
नाही ना मुलांना वेळ नाही मिळत ना. तरी मोबाईल मुळ आणि कायतरी मोबाईल आणि टीव्हीकडेच लक्ष असतं बाहेर कुठं खेळायला जातं येवढं
नाहीच.
आधी सारखे कुठे खेळ पण नाही खेळत मोबाईल, टीव्ही.
हम्म. आता मुलं जमतच नाहीत तर एक म असं आपल्या आपल्या घरात टि. व्ही, मोबाईल.
हा. नाही खडच- खरंच आहे सगळीकडे तेच परिस्थिती
हम्म. पण मी त्याला बाहेर पाठतते पाच नंतर जा क्रिकेट तरी खेळ काय क्रिक पाच ते सहा त्याला बाहेर काढते मी
हा जातो का मग?
गार्डन म्हणजे ते बोल्या आमच्या घरापासून जवळचंय.
हा हा म्हणजे आपण घेऊन जायचं मग खेळणार.
तर ते झोपाळा वगैरे हाय ते.
हा हा.
हम्म.
मग आज का ब्लाऊज वगैरे झाले का नाही.
नाही आज देवाला गेलो ना देवीला तिकडे जावून आलो त्यामुळं. तुम्ही तुम्ही वॉकला वगैरे जाताय की नाही?
वॉकला सकाळी जाते सात वाजता मोठ्या मुलाला सोडल का व्हॅनमध्ये स्कूलच्या मग त्याच्यानंतर जाते अर्धा तास. तुम्ही?
मी सकाळीला सहाला जाते सात ला येते मग सात च्या पुढ ह्यांच सगळं पोरांचं चालू. आता डबा
माझं तसच असतं सकाळी जायचं त्याला मोठ्याला सोडल. मग वॉकला जाऊन यायचं मग घरातलं दिवसभराच रुटीन चालू लहान मुलाला ट्युशन ला सोडायचं. त्याच तोपर्यंत मोठा येईल स्कूलचं आवरायचं चालूच असतं. ट्यूशन स्कूल ट्यूशन स्कूल
डबा फूल टिफीन ते जेवन.
हो याच्या मध्येच पॅक असत ना.
एकदम आपलं हे असत
त्यात पण आता.
बोला हॅलो हा बोला की ताई.
त्यामुळे कसं आता दुपारी कशा सगळ्या मैत्रिणी भेटतात फोनवर्ती त छान वाटतं वेळ जातं हम्म फ्रेश होऊन जात हम्म छान वाटत आता.
तम काही करत नाही घध
चालेल छान वाटलं तुमच्या
मी करु का फोन
हो चालेल चालेल हा. ठेऊ.